हा बोला.
हम्म बोला.
काय करताय?
हम्म तुमच्या ह्यांच्यात काय?
मी पण आहे की बसले आहे.
हम्म-हम्म
हम्म
आणि काय म्हणता नाही अजून आता स्वयंपाकाय सुरू आहे.
हा-हा.
हम्म तुमचा झाला?
हो झालं की.
लवकर जेवता काय?
हा लवकर जेवतो.
हम्म-हम्म आमचं दुपारच लेट होत त्यामुळे लेटच.
हा-हा.
आणि काय म्हणता... काय केलं जेवूण?
सोया... सोयाबीनच्या
से... सेम झालं... सेम पिंच. सेम केले... पण ते थोडं मोबाईलवर बघून रेस्टॉरंट स्टाईल केले... ते आवडले नाही कोणाला. दुपारी.
हम्म.
सिंपल जेवण लागतं... कशी केला सोयाबीनची भाजी?
काय आपण... पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये... सोयाबीन ठेवायचे
हूं.
ग पाच मिनिटं ठेवले कि ते मऊ पडतात... म... मऊ झाल्यांनंतर त्यांना ते पाणी सगळं काढायचं
हूं हूं.
न... मग तेल, जिरं, मोहरी कांदा टमॅटो घालून... चटणी वगैरे घालून ते सोयाबीन त्यात घालायचे
हूं हूं हूं.
आणिेकांना मग शेंगदाण्याच कूट वगैरे आवडतं... मग ते पण घालू शकतो. किंवा नाही घातलं तरी चालतं.
आम्ही पण तसच करतो, पण ह्या वेलेला मी थोडं दही वगैरे टाकून ते ते हॉटेलमध्ये करतात ना त्या टाईपमध्ये... काजू, दही कांद्याचे विफ-
हा... हा.
पण नाई आवडलं ते.
त्याच्यावर मॅगी मसाला घातला... तर ते मस्तच लागते सोयाबिन.
हो हो... म्यॅगी मसाला कशामध्ये पण घातला... तर टेस्ट बदलतेच.
हो छान टेस्ट
छान लागते... हो हो... आणि काय म्हणता... फिरायला वगैरे कुठे जाता?
फिरायला वगैरे आहे आता पावसाळ्यात... कोकण
हूं.
चालू आहे... बघूया आता... नाही आता जायचंय.
हूं हूं हूं.
हूं... ते मध्ये मध्ये जास्तच पाऊस पडला त्याच्यामुळे ते कॅन्सल केले हा
हं... हम्म... हूं... आता हे ठिकाण पावसाळ्यात जाण्यासारखेच आहेत ना आता
हा हा... घाटात वगैरे भारी वाटते.
रिस्क पण आहे... पण जायला पण ते... पण त्या दिवसातच
मजा येते.
बघायला वेगळं वाटतंय ते. हूं... आणि काय म्हणता... तिथं कुठले ठिकाण वगैरे असं बघण्यासारखे
काय... मालवण सिंधुदुर्ग, पुन्हा गणपतीपुळे
हम्म... नाही... तुमच्या एक एरिया... ह्याच्या जवळपास असे
इथं मग म्हटलं तर... अ... कोल्हापूरची अंबाबाई पुन्हा ज्योतिबा पन्हाळा... असे भरपूर ए. बघण्यासारखला लहान मुलांसाठी कन्हेरि मठ वगैरे
हो म ान आता किती तिकीट वगैरे तिती वाढवले असते ना
अ वाढवले असतील सोडा मी पण लई बघ त्याला नाही गेले वाढवले असं
ह तू का आहे बघण्यासाठी्छान गेले
हा छान आहे तुमच्या इथं काय आहे
क काय म
तुम्ही कुठे गेलाता की नाही मग फिराय
अजून तर नाही आता स्कूल स्टार्ट आहे एक्झाम वगैरे चालू झालेले क
हा
अन अजून पाऊस पडायला पाहिजे जोर आता स्टार्ट झाला
जॉब वगैरे करताय का
नाही हम्म तुम्ही
नाही मी पण घ
स कच
हम
हम् नर्सवाडीवर पण जवळ पडत ना तुमच्याकडनं
कायती
नरसोबाची
हा हो नरसोबाची वाडी
पाणी आलंय ना का
भरपूर आलेलं पाणी मध्ये पाऊस झाला तेव्हा भरपूर म्हणजे पूर्ण ते मंदिर पाण्याखाली गेलेलं फक्त कळस तेवढा दिसत होता आता पूर्ण कमी झाले
ह् पण आहे की तोच
पाऊस आहे की पण तेव्हा आधी होता तेव्हा पंधरा दिवस आधी जेव्हा जसा पाऊस होता तसा नव्हता ना आता नाही आहे ना थोडं ऊन आहे थोडं पाऊस आहे
हा हो कंटिन्यू तरी पण आता आमच म्हणजे ह कर्नाटक साईडला कंटिन्यू आहे
आहे काय हा हा
नाही आहे भरपूर आहे पाऊस म्हणजे आत्ता चालू एक दोन दिवस झाल चालू झाल मधलं ते पण जाईल
हा हा ह आणि पंधरा दिवस आधी कसा सगळीकडेच मोठा पाऊस पडला
हो हो
त्यामुळे ते पाणी
हम् हम
मंदिर इथं आहे आता थोडा रिमझिम रिमझिम चालू असत
हम् इकडे नाही थांबेच न कंटिन्यू जोर आहे हो हो मोईपस
आता पण आमच्या ह्या टाइम ला खूप मोठा पाऊस झालेला आता थोडा कमीला
ह ना काय म्हणत कुठली रेसिपी वगैरे नवीन बनवतात काय
रेसिपी वगैरे बनवते मला तरर जास्त पनीरची भाजी आवडते त्यामुळे मी पनीर सारखं बनवत असते
घरी पनीर बनवता हम हम ह कशी बनवता तुम्ही?
ते काय आपण कांदा टोमॅटो - - पुन्हा लसूण आणि का हा काजू भाजून त्याची पेस्ट करून
हा हा पनीर मसाला वगैरे ते विकत पण पॅकेट मिळतात ना ते ह्याचे
हा पनीर मसाला घालताना फक्त ते मसाला द्यायचा.
दुधात मिक्स करतात.
हा आणि तेव मसाला घालायचा ते मस्त लागतात.
आवाज फार बारीक येतो तुमचा.
बारीक. हा अडकत नाही ना?
हॅलो नाही अडकत नाही पण बारीक येतोय
बारीक यायला का हा हा.
हा हा आणि काय म्हणता? पनीरची रेसिपी करता म्हटलं रोज पावसाळ्यात नवीन काय भज्जी वगैरे ट्राय करता काय?
पावभजी, कांद्याची भजी, बटाटे भजी.
हम्म हम्म तर लागतेर काय ते नवीन. हम्म हम्म नवीन नवीन लागतेत काय तर काय तर लागतेच. आमच्यात हम्म. होय मॅगी तर पाहिजे मॅगी नॉर्म हम्म मॅगी बनवता की चीज वगैरे हम्म.
नॉर्मल कधी तर नॉर्मल नाही तर मग कांदा टोमॅटो
हम् हम्म.
पुन्हा डबू मिरची गाजर घालून ते पण छान लागतय. हा.
ते पण आणि जास्त टाकल तर कशाला?
छान लागतय हा.
हम म्हणजे आपले मसाला बेसन बन आणि थोडं
हां हां.
हम्म छान लागत आणि काय म्हणता? महाबळेश्वरला वगैरे जाऊन आला काय? काय म्हंटला?
नॉनव्हेज वैगेरे बनवताय का तुम्ही?
हो हो नॉनव्हेज बनवतो आमच्यात नॉनव्हेज असतं. हो हो नॉनव्हेज असत पण आता थोडं बंदाय.
हां हां.
म्हणजे फोर्टी फाय डेज नाही खायच गन होम घातलेल आम्ही.
हा हा.
ते फोर्टी फाय डेज आता नई दहा दिवस झाले आता फक्त.
हा हा. हा - ते कसं सवय लागलेल्या असत्या आठवड्यामधून एकदा दोनदा.
आमच्यात नाही आमच्यात आठवड्यातन एकदा दोनदा नाही अ फक्त त गुरुवार शनिवार आणि सोमवार नाही बाकीचे सगळे वार खातो मी.
हो हां हां.
त्यामुळे आता हे जेवण खाण्यापेक्षा करायचं काय असं. करायसाठी ऑप्शनच नाही मग सकाळी तेच सोयाबीन ते माझ्या वेगळ्या पद्धतीने मी ट्राय केली ते दही वगैरे टाकून.
हां हां.
चांगले भले आहे पण आमच्यात सगळ्यांना देशी आवडतं हे इंग्लिश काय आवडत नाही म्हणतात क सगळे.
हां हां.
तुम त्या त्या तुम्ही बनवलं होता ना त्याच टाईप बनवते मी कायम. अंदाजे हे घालून पण थोडं दही टाकले त्यामध्ये. दही काजूची पेस्ट ची टाकली.
हां हां.
ते थोडं गोडसर झालं हां गोडसर झालंय.
हां हां.
गोडसर नाही आवडतं यात आणि बटाट्याची रसा जरा नॉनव्हेज नॉनव्हेज टाइप करायचं. हम्म ते करायला येतं.
हम्म हम्म.
आणि काय म्हणता?
अजून काही नाही बघा किती वाजता मग? महाबळेश्वरला नाही मी महाबळेश्वर नाही फक्त ते गणपतीपुळे वगैरे
हम्म शिरोडा बीच वगैरे पण छान हम्म हम्म मालवण ला.
मालवण हम्म हम्म.
शिरोडा परत ते तारकरर्णी बीच.
कली हां हां.
तारकर्ली शिरोडा बीज पण छान आहे.
हां हां.
द्रोणी आहे एकदा. शिरोडा तारकर्ली संग तारकर्ली थोडा रिस्क आहे पण शि शिरोडा बी चांगल आहे
हां हां.
म्हणजे गोव्याला जाण्यापेक्षा पण ते बेटर.
होय काय?
हो हो म्हणजे गोव्याला कसं असं रिलॅक्स होत नाही बीचवर गेला तरी पण तुम्ही रिलॅक्स नाही.
हां.
फार लोक, फार आवाज हे, ते असं. त्यातन हा पण बीच सेम शिरोडाच. रिलॅक्स असं, वातावरण एकदम शांत लय गर्दी नाही. हा आणि असे छोटे छोटे घर असतात तिथ अशी लाकडाची वगैरे बनव झोपडी असते कि त्या त्या टाईप मध्ये छान, मग त्या वातावरणात छान वाटतं
होय, हा हा
हम्म ह्म न्यायला वगैरे, तारकर्लीला पण सेम तसच ये.
हे काय?
जेवण वगैरे पण त्यांचच बनवतात? त्यानीच बनवून देतात. त आणि राहायची वगैरे व्यवस्था पण छान असते, म्हणजे असे मोठे-मोठे हॉटेल्स नाही का? त्या टाइम मध्ये, तीन्ट
हा.
म्हणजे, बरोबर बीजच्या बाजूलाच असतात.
होय? तारकर्लीला आणि कुणीकडं?
शिरोडा, हम्म, शिरोडा बीच.
ह्म.
म्हणजेे ते जवळपास, म्हणजे आता चालतच गेला तर बीच लागेच एक पाच मिनिटात. अस, अशा डिस्टन्स वर असतात ते टेंट. च पाणी पण येऊ शकत आत. अशे म्हणजे, पूर्ण रेतीमध्येच, वाळूमध्येच.
हम् हम.
ते टेंट पण पूर्ण वाळूमध्येच.
हम्म हम, पण ते एक्सपिरियन्स वेगळाच असतो. छान वाटते, वातावरण शांत, फक्त पाण्याचा आवाज.
हॊ हॊ हा कंटिन्यू आवाज त, रातभर तो आवाज अब त्याचा झू समुद्राचा, सुखान वाटतं ते. गोव्याला जाण्यापासून बेटर, ती शिरोडा बीच, हो हो आणि मग गोव्याला कमीच, शिरोडा बीच जास्त
होय, जाऊन आलाय काय तुम्ही?
जाऊन आले, तीनदा गेले आता.
होय, मग तिकीट वगैरे कसं आहे?
तिकीट, कुठलं टि कशाच तिकीट म्हटलं?
म्हणजे आता आपण टेंट वगैरे घेत
हां टेंट, ते हजार बाराशे. असं, म्हणजे हं, हां वन नाईट साठीच, पण हे च्यावर हाय ते म्हणजे तीन जण असले, तर त्यांना वेगळे पडतात चार्जे आणि. तीन चार फॅन, म्हणजे फॅमिलीला वेगळे, हा हा फॅन फॅमिलीला वेगळं आणि आता फ्रेंड्स वगैरे गेले ना असं तर त्यांना वेगळे पडतात, म ते काय एका रूममध्ये चार चार पण ऍडजस्ट होतात ना.
हा होय.
म त्यांना वेगळे रेट्स येतात. जेवण व त्यांनी बनवून देतात, आम्ही सांगायचं? नही नही जेवण आणि वेगळे.
वेगळे काय? हां हां.
काय सांगेल ते बनवून देतात, आम्ही आणून पण दिले ना मासे वगैरे.
हां.
तर बनवून देतात त्यांनी.
हां हां.
ते चार्जेस आणि, आणि आमी पण बनवू शकतो इथं. किचन देतात त्यांनी, किचन सगळं साहित्य देतात.
हां हां.
होय, आपण खरं सगळं घेऊन जायला पाहिजे.
होय, ते सगळंच घेऊन जायला पाहिजे.
त्यापेक्षा त्यांचं त्यांनी बनवून घेत, फिरायला, फिरायला निवांत गेलेलं असतोय ना. मग तिथं बनवायच कंटाळा येतोय, हा गेल्या वेळी गोव्याला गेलेलो तेव्हा गेलेलो आम्ही म्हणजे किचनच घेतलेलं.
हा
मग त्यामध्ये मासे वगैरे आणून केलेलो मासे, मॅगी अ् आमलेट वगैरे तिथल्या तिथं करून गल्लीत खात होतो.
हा हा
ते पण बरं पडतं पण, कारण रेट फार आहेत फिरायला गेले तर जेवणाचेच रेट जास्त
जास्त आहेत होय फिरायचा काही खर्चा येत नाही पण ते राहणं खाणं त्यातच होय, त्याचंच जास्त येतंय.
एक मॅगी घ्यायला गेलं तरी पण दोनशे रुपये अडीचशे रुपये असं आहे बाहेर गोव्या साईडला. गोव्या साईडला, त्यामुळे गे जाऊन केलेलं परवडतय.
हम्म हम्म
आणि सगळं साहित्य तर